हा बोला आता
हा कायसल
काही नाही अभ्यास
हो का
हा
ह
स्पीकर भी नाहीला हा
हो का
काय कसली परीक्षा देणार
यु पीएस सीची
हो का
हा
हम् का
काय म्हणता बाकी काय चाललंय
काही नाही ग ते आपल्याला परभणीला जायचं होतं
हम्म
म्हटला आपण जाऊ एक दोन तारखेला तिकडूनच मग नांदेड आहे ना
हा
आ नांदेडला जाऊ म्हटलं गुरुद्वारा पण आहे ना
हा
ह ते बघून येऊ
चालेल ना मग जाऊन येऊ
हा आणि ह परवणीला ते हे पण आहे म्हणजे पीर बाबा तिथे जाऊन येऊ हो ना
अच्छा
हम्म आणि ते दत्तधामला रात्रीन मावशी
कोणती मावशी
माझी मावशी
अच्छा हा
अम तिथे मग हिमलाज माताचं मंदिर पण आहे
अच्छा
मग तिथे पण जाऊ म्हटलं
चालेल ना मग जाऊन येऊत आपण
हम
हम्म
मग काय माहिती कि हो
अ
पिऊू कायते
पिऊ झोपलीय
हो का
हम्म
हा
माझी सासूफोन वर बोलतीय
हो का हम् काही नाही का
हम्म तुमचं पाय कससा आहे बरं आहे का आता
हो काय बरं
हम्म ल
हम्म हो ना लूय होमिओपॅथिक घे ना
हा
ऑपरेशन सांगितलेलं आहे गुडघ्यांचं
हम्म
हो हो पा म्हटल्या तर काय करायचं तर
हम्म तुमचं तर एम एच असतं ना पुण्याला
हो ना आहे ना पाहू म्हटलं तिकडे पण जाऊन येऊ
हम्म तिथे भरपूर ट्रीटमेंट असतील हम्म तेच तर
हम्म
बाकी
बाकीथ काही नाही हम्म काय मजजेत आहेच तर म तुझं सांग काय आहे चालून
माझं तर काही नाही
हा नगरला जाणार होती तर गेली नाही का तू
नाही नगरला नाही गेले जाऊन आले तशी मागच्या महिन्यातच जाऊन आले होते हम् हो आता जाईल महालक्ष्मींना
ह महालक्ष्मी बसणार ना
ह
हम्
ह महालक्ष्मीना सगळे सोबतच जाऊत मग यांना पण सुट्ट्या लागतील
सगळेजण आता तुम्ही
हो
अच्छा
हम्म
हम् ह
तेच ना मग तिकडून चाललंय मग बालाजीला जायचं का कसं. मग ते पण पाहू हम्म
हा आा मी तर इकडे कारंजाला जात असतो ना मामाकडे असते तर माझ्या तर यावर्षी कॅन्सल आहे त्यांच्याकडे काही बसणार नाहीत महालक्ष्मी
हम्म हम् हम्
हम्म मग त्याच्यामुळ कॅन्सल करणार. बघूत मग कुठे जायचं तर
हा त्या अमृता मावशी पण नाही जातीन ना वाटतं या वेळेस
नाही ती पण नाही जाणार मग काय ते बसणारच नाही येत ना महालक्ष्मी
हो
हम्म
हमम
म काय ते
काय नाही बस तुम्ही सांगा काय नणता
हम्म जाऊत म्हटलं परवाणीला फिरवून
चालेल ना जाऊन यत ना आपण हम्म तुमची कंदुरी पण आहे ना वाटत
हो ते पण आहे ना करू म्हटलं आता
हम्म कधून तरी कधी करणार मग
आता तिथे गेल्यावर बघू त्यांच्या घरी दोन तीन प्रोग्राम आहेत मग बघत आपलं काय होते तर
हम्म कोण कोण येणार आहे मग तिकडे
तिकडं का? सगळजण येतील सपना मावशी नैनिता मावशी अमृता मावशी
अच्छा
राजेश्वरी मदुरा
हम हम हम
हम् सगळेच जण येणार.
अच्छा
म्हणून तुला म्हटलं तू पण चल तेवढंच फिरणं. कोण उम जाते ना
हा तर बघेल मी
तू पुन्हा आलीस नाही ना तू आलीस नाही ना तिकडे
नाही मी आलेच नाही अजून
हम्म मग तिकडचं पाहण आहे ते येऊन जाते.
हम्म बरोबर आहे.
हम्म तू औंड्याला गेलीती वाटतेय ना
हो यांच्या सोबत गेली होती ना मी प्रेग्नेंट होते. मी प्रेग्नेंट होते ना तेव्हाच गेल त्यांच्यासोबत
अच्छा
हम्म
हम्म तशी मी पण जाऊन आलेली आहे पाहिलेलं आहे मंदिर
हम्
हम् आता गोट म्हटलं जाऊ फिरून येऊ थोडंसं
हम्म कोण कोण जाणार आहे तुम्ही मग?
मी आणि अ अभिचे पप्पा सोप जाणार होत हम्म तुलाही म्हटलं चलशील तर चल मग तेवढंच एन्जॉय होते आणि फिरणं होऊन जाते ना,
हम्म चालेल ना जाऊन येऊत ना मग पाहत ना यांना विचारेल मी तशी सांगेल तुम्हाला कारण की यांचे पेपर पण आहेत ना आता,
हम्म
हा
न कळव पण मला कारण की वेळेवर मग, हो हो म्हणशील, हम् एकतीस तीस तारखेला जाऊ म्हटलं आपण मग,
चालेल ना,
हम्म पुढचे कार्यक्रम ठरवतायेत ना मग,
हम्म
सोबत असल्या की मग काय म्हणजे वेगळी कारक पण ठरवता येतात कुठे जायचं काय जायचं मग,
बरोबर आहे.
हम्म
हम्
तो नांदेडचा गुरुद्वारा पाहिला का?
हम् हो पाहिला होता ना मी एकदा गेलते ना माझ्या शुभमनते होते ना तर त्यांच्यासोबत गेले होते मी
हम ह
हा
तस तर मी पण पाहिलेलं आहे.
हा त्यांच्या सोबतच गेलते मी मग तेव्हा खूप लहान होते पण आता, तर त्याच्यानंतर गेलेच नाही.
हम् मोठा गुरुद्वारा आहे म्हणतात,
हम्म
हम्म मी एक वेळ गेलेले आहे पण एवढं काही आठवत नाहीत.
हा लहान असताना गेलं असाल,
हम् नाही नाही लग्न झाल्यावरच गेले होते पण एवढं नाही आठवत आता,
अच्छा हा,
ह् खूप वर्ष झाले ना,
हम्म, काय म्हणत बाकी काय चाललंय,
बाकी काही नाही मजेत आहे सर्व,
हम्म,
हम् हम
आता पाहिल मी पण कधी कुठे जायचं तर,
हा,
हम्म हम,
ये मग आमच्याकडे पण,
येईल ना,
हम्म,
तुमच्याकडेच ना असते,
हा,
अग ईकडच्या घरी ये म्हटलं,
हो चालेल,
हां
हम बाकी
बाकी काय नाही आपण का रंजाला पण गेलो नाही ना लग्नात गेलो होत तेव्हाच भेट झाली होती ना
हो
हम्म मग जाऊन येऊ म्हटलं कारण ज्याला प
चालेल ना जाऊन ये होत
हम्म नंतर कस सहणं चालूते हो सण चालू होते ना महालक्ष्मी गणपती मग कुठे जाणवणार नाही
हम्म नंतर मग कुठेच जाण होत नाही
नाहीयन
हा
हम्म आमचा प्लॅन चालू होता कलदरावर वगैरे फिरायचं पण बघू आता काय हो त तर
कधी म्हणजे इथे गेल्यावर परभणीला गेल्यावर का
नाही ग कारंजीला गेलं कारं ते चिखलदरा तिकडे आहे ना
अच्छा हा हम्म हम्म हम्म,
बहुत मतलब, जाऊ मग फिरायला तिकडे पण, हम्म पाण्यासारखा आहे चिकलदरा पावसाळ्यातच, हो म्हणते तिकड,
हा का नाही एवढं नाही माहिती बर का,
हा पावसाळ्यामध्ये खूप निसर्गरम्य वातावरण असतं तिकडे,
हम्म हम्म हम्म
ह
ना
ह कारणे म्हजे तुझ्या मम्मीची तब्येत कशी आहे
मस्त मजेत
हम
हम
चाले
काय म्हणतात प्रिया त्यांना सुट्ट्या कधी लागणार आहेत मग
काही कळलंच नाही बा अजून तिच्या सुट्ट्यांचं
अच्छा हा त्या फायनल इयरला आहेत ना आटत
फायनल इयरला आहे पण तिने काही कळवलंच नाही अजून तिचे पेपर चालू आहे ती काही जास्त बोलत नाही सांगेल मणे हम्म मग
काही नाही बस
हम
हम काय म्हणताय बाकी
बाकी काही नाही बाई मजेत आहे सगळं तुझ सांग काही नवीन विशेष
आहेई न आता सकाळी कढी गेली होती
हा
हा मग आता पाहूत आता संध्याकाळी काय करायचं
अच्छा मी आसा सकाळी इडल्या केल्या होत्या आता त्याचंच पीठ उरलं तर डोसे करून टाकेल संध्याकाळी
हा
हो
अच्छा हा
काय आम्ही दोघेच दोघ आहे ना सध्या मग इकडे काय कराव.
हम्म बरोबर आहे
हम्म इडल्या पण उरल्या बघकुत आता काय करायचं चतर
काही नाही त्याच फ्राय करून टाकायचं
हम्म बघू जास्त नाही आहे थोडेसेच आहे फ्राय करून टाकेल आणि डोसे करून टाकेल काही
हा मग काय तर
हम्म काय म्हणते अजून रेखा त्याचा कॉल आलाय का तुला
नाही हो
हम्म
हम्म
हम्म काय नाही तिच्या सासूची तब्येत ठीक नाहीये
कसे तू कोणाची
रेखा ताई च काय माहिती मग ती परभणीला येणार की नाही तर माहीत नाही तीच
अच्छा
हम्म काय बोलली ती फोनवर बघल म्हणे वेळेवर काय करायचं हम्म सासूला कुठे ठेव म्हणे